हॅलो!
हा.. बोला म्हटलं.
गेले काल लावते फ... फोन तुम्हाले
हा
पण.. लागलाच नाही.
हावना ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना
हा लय जण कमी राहिले ना आता त्याच्यात
हा सगळे उ.. कोणाच नाही करु रायल हे, टास्क
हे, मी.. मी ना काल केल हे ओपन तर ते झालं. ह्.. मग काल केलती मन दोन -चार कॉल
हा.. ना
हम्-
झालं फराळाचं?
फराळाचं करू राहीली ती पन म्हटलं आता, उचलला नाही फोन तर डबाल लागत नाही ना.
हा.. व
ह्ह्.. म्हणून म्हटलं मग पहिल फोन उचलतो.
हा.. बाकी काय चाल?
काही नाही, तुमचं झालं का फराळाच?
नाही.. फराळाचं बाकी आहे अजून
हाव काय लय उशीर केला.
हा.. वे.. माणसं कामाला जायलेत ना अजून
आले नाहीत काय?
नई आले की मग करू.
हा
हम्म.. पाणी नाही सु.. सु.. करायला येते -जाते.. येते -जाते सगळं कपडे बाहेर न्या बाहेर आण अंदर न्या
हन.. बोल
हाव तुमचे किती झालं मग कॉल?
काही काॅल लागलीच नाहीतना कॉल, आता ह्या नंबरवर लावीन मी जुन्या.
हाव लाव जाना. ते ते कसं ब काही होऊ राहिलं, काही होऊ नही राहिल असं प्रॉब्लेम येऊ राहिले ते एवढं. किती बाया कटल्या, तीस कॉल होत नाहीत ना एवढ कम्प्लीट
हा कंप्लीट होत ही नाही, पण बाहेलय कटले त्यातले
हा आणि कोणी फोन आता कोणी कामात राहते कोणी कसं राहते.
मला काल फोन लावले की नाही कोणी म्हणे लहान लेकरू म्हणून मी करत नाही कोणी म्हणे मी तिच्या तुन निघाली.
हं
काल फोन लावले मी बायाला तर लय जणींनी तेच सांगितलं.
हाव ना
हम्म
हम्म एक मिनिट चालू ठेवा. काय म्हटला? ते मग मेघा आतु म्हणते को ऐटो माय पप्पा न म्हणता जायच म्हणजे गाडीवर न्यायचं. वेगळं आख जिबापण ह्यांनाना मग ते त्यांनाना घरी आले किं सांगते. सांगतात की हॅलो!
कोणत्या गावाला जायचं म्हणती?
म्हणून गावले. दर्शनाला जाऊ म्हणतात आता वेळेवर होत नाही ना ओ बारा वाजले वेळेवर ऐटो पाहिन वेळेवर तयार होत नाही ना.
नाही
त्या आधी अगोदरला दिवशी पाहिजे, हम्म
गजानन महाराजच्या मंदिरात.
हा गजानन महाराजच्या मंदिरात.
ह बया गेले बाई आज, आज आपोली च्या गेले बाया
हाव गेल्या ना.
आमचा विचार चाललाय शेगावला मुक्काम, शेगावला मुक्काम. मुक्कामी जायचा विचार चालू हे आता, हम्म
आता चालल्या का?
आठ ऐक दिवसात जाऊ म्हणलं.
हा ते खाटू श्यामला चालल्याना.
हाव हाव खाटूशामला चालाल्या ना.
हाव काय झाले का मग पूर्ण कम गाडी भरली काय?
नाही, चलत काय?
नाही नाही यावेळेस जमत नाही आम्ही त्या दिवशी चिखलधाऱ्याला गेलो होतो.
हम्म हम्म
हम् त्यावन त्या ह्या वर्षी नव्हतं, पुढच्या वर्षी जाऊ मग एवढं पैशसाच लय ऍडजस्ट करा लागते ना.
दहा हजार रुपये लागतात दोघलो असं पकडून.
नाही व त्या नीलेश दादान तर लय सांगितले पंचवीस हजार. म्हणजे दोघांचे पूर्ण पंचवीस हजार. पूर्ण खर्च वगैरे सगळं. नाही काय किती जोडपे झाले मग?
आम्ही दहा अकरा जणच जात असतो जास्त नसतो नेत कारण की त्या गाडीत मग अडचण होते ना.
हा आणि तू कुठं गेल की दूर गेलं की मोकळीच जागा पाहिजे.
म्हणून आम्ही मग जराशी भाड शिल्कक
हा भाडा शिल्लक झाला चालते. पण ते कसं मग एवढ्या दूर गेलं की मोकळं जाणं पाहिजे आणि सगळं ओके म्हणजे असं फ्री पाहिजे वातावरण. आम्ही मांगं ओंकारेश्वर उज्जैन गेलो काहीच फिरण नाही झालं आमचं.
तुमची लेकर एका संग दोन दोन लेकर होते ना.
हा नाही लेकराच नाही तसही फिरणं म्हणजे असं. कोणी असं मोकळं नव्हतं नाव एकदम फ्री नव्हतं.
असं कोणी पैसे खर्चाला मागे करते कोणी कसं कोणी कसं असं आहे.
नाही आम्ही असं नसते आमच एकजण जे खाईन तेच सगळे खाऊ.
हाव तेे तरं आहेच मग.
हम्म म्हणून मग आमचं होते. निलेश राणे आहे ते.
हा सांगितलं ते निलेश दादाचा फोन आला होता ना त्या दिवशी सांग ते चला म्हणून.
हा हा. पण मगं आता नाही होत बिगारी हात मजुरीवर होते का एवढं.
तेच ना मग.
ह तु म्हण कि मही म्हण आम्ही वैष्णोदेवीला गेलो माग पुढे चालू होत आमचं.
हम्.
पण मग सोबती चांगली असली कसं वाटते जा.
हा तेच आहे मग.
हा.
हम्.
हं. झाले का तीस सेकंद.
चार चार मिनिट झाले दहा दहा दहा मिनिट बोलाय लागत दहा मिनिटच काय बोलावं नाही.
नाही दहा मिनिट नाही किती सेकंद आहेत ना.
नाही व दहा मिनट आहेत.
हवं काय.
हम्म. करा मग फराळाच.
हाव हं.
हाव. हम्. हं. हं
यात